हम्म.
हा चालू झाल काय?
चालू झालं आर मी बाहेर पडले कॉल चालूत राहते.
नाही बाहेर नाही पडायच चालू ठेवते हिरव दिसाय पाहिजे ते ग्रीन का अभ्यास करायलायस ऐ आवाज कमी कर कोमल ह.
बघू का बाहेर जाऊन काय होते.
अ डिस्कनेक्ट होते वाटतं, बघ जरा बाहेर जाऊन
नाही, चालूये कॉल
गेलास
होय.
माझं तर चालू ये.
आ.
करणार आहेस तू
पिक्चर बघालोय.
पिक्चर महत्त्वाचा नाही ये रे पैसा महत्वाचा आहे.
भुताचा पिक्चर बघायला लागला काय
कोण कोण आहे.
मी दाद्या अन रोहीत आहे, जेवलीस काय?
जेवलो हे कोण
आजून काल आर्केस्ट्रा बघाय गेलतो तीन वाजता आलोय, आणि दाद्या काय झोपु दिना झालाय आता पिक्चर बघायचं फक्त बघ गप गप क णी क्वेश्चन काढत बसलेलो काय मला म्हटला आता पिक्चरच लाव मला पिक्चर पिक्चर बघायचंय म्हणे मला आणि आता हळु हळु झोप झोपा लागलाय आता म्हटलं पिक्चर संपवल्या शिवाय झोपयच नाही. ह काय आता याला बारा वाजूस पर्यत जागवणार आहे चालतय.
उद्या सुट्टी आहे नव तुला दादू.
कुणाला.
उद्या सुट्टी आहे तुला, कितीला उठणार आहेस?
साडे एक.
आ.
आठ नऊ शिवाय फोन करून नकोस मला, जाणार उद्या कडबा रचायला मला वेळ नाही.
आठ नऊ शिवाय, मी आता उद्या सुट्टी कुठे आहे मला.
हम्म संध्याकाळी कर, संध्या संध्याकाळी, नको पेपर आहे मला अभ्यास करणारा आहे. मी मम्मीच्या हेच्यावर करतोय ह्याच्यावरच सोपवतो सगळ्याकडून.
काय?
ममीच्या हेच्यावरन त्या नंबरवर फोन करतोय की माझ्याच.
मम्मीचे हेच्यावरच करतोय म्हणजे.
अ पप्पांच्या फोनवर गं!
अ बघ तुला पण कॉल करायचे की त्या नंबरवर, जे तुझ्यात आहेत ते.
हम्म.
तुझ्यात किती आहेत, त्यात एक-दोन आहेत वाढत?
दोन आहे, ते सांगालोय मग माझ्यावर, मम्मीच्या हेच्यावर, त्या पप्पांच्या हेज्यावर
हा, हा, कर-कर वीस-वीस करायचे आहेत, बाळ तुला चाळीस कॉल करायचे आहेत?
करतो माझ मी.
हम्म आणि ते मम्मीच सुद्धा आलं ते पण कमप्लीट कर की मग. तसंच. हा खर मला पण करायला पाहिजे दाद्या तू, सगळे ते जॉर्ज कसे होईल. चार नंबरला तुला करायला पाहिजे.
तू म्हणजे कसं
पाच नंबरला चार वेळा.
पाच नंबरला चार वेळा म्हणजे हा हा.
एका-एका नंबर ला पाच सहा वेळा होतय वाढत. कर पाच सहा वेळा झाल तर.
ए हे बघ, ए आऐक बाळ हे. पिल्या ही वर पहिल्या कणी, हे आता फोन लावल्यास कणी मला. हेज्यावरण ते ह्याला लावतो, कोणाच्या मम्मीच्या हेच्यावर.
अरे थांब थांब थांब दादु.
हम्म.
एक मिनिट ह.
हम.
फोन चालु हॅलो!
हा.
हॅलो. ऐकाय
हॅलो. हां बोल.
हा बोल की, काय करायलाईस.
हम.
थांबा एक मिनट, एक मिनिट थांब. डिस्कनेक्ट व्हयलागल नय?
व्हेरी गुड जाॅब-
हम्म मम्मीला पण मदत करेल, करायला टास्क
हम् ठेव
ऐकते अ काय अरे ठेवना ठेवल्यावर लिहून काढ की ते
मग गप बस जरा पिक्चर बघायलो मी डिस्टर्ब करू नकोस मला
काय पोरगय हे
हो
तर तुला टास्क कशासाठी दिल्यात ते? पैसे मिळवायसाठी काम करायसाठी दिलय ना?
हम्, ह, हा पैसे मिळवण्यासाठी
एक मिनटं आ